आ काय नाही काय करालाय?
हाय घरात हाय तू काय करालायस?
मी आता नाष्ट केलो
बर ते नव्ह तू बेंगलो बेंगलोर गेलतास काय काय कुठं कुठं फिरलास काय सांगितला नाहीस मला
आवो सांगितलो की बाबा अनेब सांगू काय?
अरे काल तुझा फोनच कट झाला आणि
असं झालं व्हय बरं बरं पहिला मी बघा इथनं एक एक दीडला खोलीवर गेलो. मग आमचं दोन दोन अडिजला बस निघली तिथनं कॉलेजवरनं
अच्छा.
हा मग डायरेक्ट रात्री अधिमधि कुठं थांबली नाही. डायरेक्ट रात्री एक सात ला एक थांबली म्हणजे वॉशरूम तेन करण्यासाठी अ त्यानंतर डायरेक्ट साडेनऊ.. साडेनऊ वाजलेलं नऊ साडे नऊ वाजलेलं मग डायरेक्ट जेवायला थांबली हॉटेल वर एका जैन ढाब्यावर थांबली
अच्छा
तीथ जरा आम्ही डब घेऊन गोलतोच कि आणि मी डब्यातलच खालो
हां
आणि जी ड कोण डबा घेऊन आली नव्हतीत हॉस्टेलवरची तेंना हॉस्टेलवरची तेंन कोण आलं नव्हते डब घेऊन कने त्याने म तिथ हेज्यातल्या दुकानातलं खाल्लीत त्या ढाब्यावरच खाल्लीत
दुकानाच हॉटेल हा धाब्यावरचं
हम्म हम्
हा मग उटीमध्ये बघण्यासारखा आहे का मैसूरमध्ये बघण्यासारखा आहे?
आ जेवण पण चांगल नव्हत आम्ही खाल्लो काय ले घान
बर
मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी हं
दुसऱ्या दिवशी
म डायरेक्ट गेलो रात्री गाडीत कोण पोर झोपत्यात होय. सगळी एकत्र गाडीत ए आवा आवाज बिवाज काढाय लागलीत की खड्डा बिडा आला की सगळी एकदमच वरडणार असं करणार तस करणार कोण झोपल नव्हत मग एक तीन चार पर्यंत मग मॅडम सरांनी वरडून वरडून वरडून म शांत केलीत मग कुठं दोन तीन ला तीन अडीजला झोपलं
हां
म डायरेक्ट लगेच सातला उठलं मग तिथं एका पेट्रोल पंपावर होय सात ला लगेच उटलं ब जाग आली हो सगळ्यांना सहा सात ला कोण नाही एकत्र तर झोपलीच नव्हतीत म सहा सातला अडीज तीन वाजलेलं की
आडीच तीनला झोपून तुम्ही सकाळी सातला उठलाय व्हय
व्हय व्हयं, सहा, सात साडे सात वाजलेलं म मी एका पेट्रोल पंपावर थांबवलं, तिथं वॉशरूम विशरूम केलं तिथ नारळाची झाड होती, त्यातन सूर्यप्रकाश पडलता लई भारी वाटालतं
व्हय बघाला भारी असल?
होय, आम्ही मैसूर मध्ये गेलो नव्हतो, मैसूरच्याअलीकड होतो लई
खोखला लागलायं काय रे
सगळं सर्दी खोकला झालाय सगळं
दवाखान्यात?
जाऊन आलोय
जाऊन आलास आणि परत चालूच हाय की
होय चालू म्हणजे काय गेलो
हम
आणि लईभारी व्हियू होता त्यो
हा
मग तिथणं आणि पुढे गेलो, म मग मैसूरमध्ये पोचलो बघा दहाला पोचलो दहा साडे दहा वाजलेले, आब आम्हाला
मग
आं
मग पुढं मैसूर मधन?
म आम्ही मैसूर मधन जरा फ्रेश ब्रीश झालो. पोरं हां फ्रेश झालो.
म तिथनं पुढं बघा हेला गेलो अ, एक हॉटेल थ्री स्टार हॉटेल पण थांबवलेलं आम्हाला मैसूरमध्ये हां म हॅलो हॅलो
बोला की
हॅलो, हा
ऐकायला
हा, अहो तुमचा आवाज ईना म्हणून म्हटलं
गेल्यावरती येत नाही वाटत रे, स्क्रीन गेली कणी
येतय वो, येत, येतंय येतंय
यायलाय, आता यायलाय काय?
यायलंय, यायलंय
आता यायलयं काय? हा स्क्रीन गेली की येत नाही ते
येते वो बाबा, हा हॅलो ऐका की
बोल की
हॅलो
कुठं याय लागलाय
हॅलो, हॅलो हॅलो हॅलो हॅलो
अरे यायलय की मला ऐकू आलंय की ते वरती या की नाही कार्या, त्याला हे कर फूडमाग कर हॅलो. हॅलो. याले क नाही ऐकू? कॉलच कट झाला.